हॅलो.
आवाज येतोय का?
हा, येतोय ना रेंज आहे आज मग आवाज येतोय. तुम्ही तर खोकतच
तब्येत बिघाडली बाय मायावाली आज.
कशी काय?
हवायला, हवाय गेलो होतो ना बीस जुलै जारा.
हा, पांगरा आहे ना पण येला तो.
पांगराय नेला होता पण आवणी चालू हे त्याच्यामुळं बीज जात ताय माणूस थोडाफार.
मांसावरती फेन
माणसा ही नाही भेटली भाऊ उद्या क पाऊ म्हणलं आता भेट सांगितलंय मग येथील तवा.
हो खूप जास्त माणस लागत्याथ काय.
जास्त लागत्यात ना आम्हाला माणस.
हम्म आमची झाली आवने.
झाली तुमची.
हा खत माराय गेलो होतो आज.
हाय का मग तुमची आघाडी आहे बा.
हम्म.
ते पहिला पाणी झाला होता वस राब भेटला होता मग घेतला लावून.
आगाडी बॉ तुमची झाली बॉ आमच्या इकडे याना मग गावायला.
तुम्हीच सांगतच नाही मगआलो असतो ना.
सांगती नाही म्हणजे मला काय माहितीय तुमच्या आवनी झाले ते.
आाम्ही रिकामच होतो आज.
मला माहितच नाही तूम्ही आवनी झालीये ते.
आता उद्या आलो असतो पण उद्या भरोसा घेतलाय दुसरीचा. आधी लवकर फोन केला असता तर मग सांगितल असता ना आल असतो.
हा ना फोनही नाही केला ग
लईस तब्बेत बिघाडीयेलस काय.
लई म्हणजे लईआता फेकाय लागलय.
हा का.
ह ना.
आवने घेतले तब्बेतय बिघाडलीये कस व्हायचे ती आवने.
तेस्त आवणीत व्हायला पाहिजे बॉ मग बिघाडली तरी काही नाही.
आवनीच टेन्शन घेतलय का काय?
नाहीबा.
अन म्हण लगेच तब्बेत बिघाडली आवनित घेतले.
हामी घेतली टेन्शनच येत बॉ माणस नाही भेटली गाळा पाण्यात
हा रस्ता झाला का चांगर.
नाही ना रस्त्या मुळ तर माणस येती नाही आमच्याक म्हणत्यात नको तुमच्याकड लई रस्ता खराब ये.
मग पाय पाय एवढ्या लांब यायला लागतये. मग कस काय येतील त्या टाइम झाल्या मग परत लक. बोलात्यात ना त एवढा टाइम झाला. कामही होत लवकर परत शेतातून निघाय लागतय. त्याच्यामुळ.
तेचत पण आता रस्त्यावाल्यानी ठेवला रस्ता उकरून. ते काय एक रास्ते बी होईना.
आमच्याक कच्चा रस्ताय पण मग बर आहे कसा बी येता जात येतय.
नाही ना आमच लईच हालत खराब झाली रस्त्यान.
हा का.
हा ना मोठाल्या गाड्याच नाही चालती ध्यानावर.
त्या कॉन्ट्रॅक्टदाराला फोन करायचा ना मग.
कॉन्ट्रॅक्टदारई काही नित्य केला होत आज खासदाराचा पी एस आला होता.
मला करतो मी त्याला घ्या निवेदन देतो. रस्ता पहायला आला होता ना.
ते काय मोठाले लोक असंच येतात अन पाहून जातात. सांगतो सांगतो करतो करतो म्हणत्यात अन जात्यात निघून.
नाही मी करील तसं खासदार चांगल आहे.
हाव का
हां म
हम्म मग होईल लवकर. पण तोवर काय काम ही होऊन जातील रस्ता होता होता.
हा ना कामाच्या प्रेड मध्ये नेमक सगळा रस्ता उकरून ठेवलाय. गाड्यांनो चालती घेणं का काय नाही.
त्या नाही का पहिले लोक कशी पाय पाय जायचा पाय पाय यायचा साधन नव्हतं तवा.
ते बर होत तवा लोक यायची अन जायची.
तसच पाहिजे होतं आता बी म्हणजे बरोबर झाल असत.
त लोक सुखामी झालं ती ते ले गाडी लागती.
ते आहे घरापासून बसायचा, शेतात जाणून उतरायचा
तेच त
आता लय सोय झाली आणि तुमच्याकडे रोज काय मग माणसां देल.
आमच्याकडे रोजाले लय आग लागली बॉ शेतीच करू शी वाट ना आता.
हा का तरी पण
साडे चारशे रुपये गाडी
वा वा मग त्या गेले पाचशे रुपये रोजाचा माणूस झाला.
हा ना त्याच्यामुळ माणसं नाही परवडती आता पण आता काय करायचं शेते पडी ठेऊ त ये ना
पडे ते ठेऊ चांगलं नाही दिसत, परत लोक म्हणत्याती काय बाई एवढ एवढ शेत नाही तर येत नाही त ले लावता येत नाही.
तेच त ये लोकांच्या लाजे गाज लावाय लागते शेती परवडतच नाही आ पण
परवडत नाही पण मग नाही केला तर खायला ही होत नाही न मग.
हा ना वाटत आहे खाया पुरती एक अन दोन लावाव बाकीची तो पडीत काही फरक नाही
ह न मन मजुरी जास्त वाढली आता
हा ना मजुरी एवढी वाढली चव्हा त्या बरं त्या शेतीत काहीच परवडत नाही. एवढी महागाई बी अन
लावायला एवढी माणसं घालायची एवढं पैसे खर्च करायचं. हम्म हम्म परत तिकून ही पाऊस पडला तर चांगल पिकल, नाही त मंग
हा ना तेच तर परत त्याच्यातही वी सोमना ते भाता पेन परवडतच नाही बॉ.
बागाईत नाही होत का काही मंग?
बागाईत नाही बॉ बाऊन दा काही केलं चाल विचार पण आला बातमी करायच्या ऐवजी करू तोवा पडिता नंतर पाणी कमी झाला कराव काही तरी. केलाय माणूसच लागत आहे माणूस वळलाय लागत आहे. शेत आता तोंडाचा नाय राहिला.
नाय त मग पाणी हाय का बागायत करायला?
पागायत करायला पाणी हाय तसं शेततळ्याचं.
हम्म, साधन
साधण काय नाय ऊस पाईपव चालतय ते.
हा का?
हा मग त्याला माणूस बळच लागत.
साधन असल्याव मग काय नाय नाय. माणसं सांगून करताताय पण माणसांली पशी मंजुरी द्यायची?
माणसांना येती माणसं आपली येती
हम्म, घरचा माणूस असला म्हणजे जरा बरा राहतय ना.
हा ना सगळा मोला टोलान करायचा म्हण नाय परवडत.
महागाई बाई महागाई लय वाढून ठेवली मोदी सरकारनं.
हा ना, महागाई एवढी वाढली का पार प्रमाणाच्या बाहेर राहता पाचशे रुपयाला माणूस पडली वो.
त्या शेतीत काय क -काय भाताला भाव किती राहतोय.
माताला
तय दोन हजार, दोन हजारात पर्यंत जातय कस तरी पार रडत कसंत.
हम्म, ते बाजार आला तर नाय त मग हाय त्याच्या खाली.
आ म तेच त ना म, त्याच्यामुळ त्या भातही करूशी वाटत नाय.
हम्म, त्या घराचा काम चाला होता झाला का मंग?
घराचं काम झालंय काय राहिलाय अपूरा अजून. पाऊस चाल, अजून बराच बाकी आय ना.
हा का.
हा ना.
म रायाला कुठ राहतायत तुम्ही?
नाय रायापुरत केलंय ना.
हा.
राह्यापुरत केलंय ताय. आतून केलाय सगळां.
हम्म.
बाहेरून बाकी.
हा.
कसा केलाय पत्र्याचा केलाय का स्लाप टाकलाय?
नाय स्लॅप टाकलाय पत्र्याचा नाय केला.
हा का.
हा.
स्लॅप टाकलाय मग स्लॅपव पाणी बिनी?
पाणी हाये. पाणी लय साचिले ते काढायचे पटल पाणी म्हटलं काढू काढू तर परत या कामाच्या गडबडीत तास पडलय.
गळत नाय ना मग?
गळ्या नाही गळत पण मग त्या पाणी वर तसच राहिल्या त्या पाजरत ना थोडापण. जास्त वालग
हा जास्त पाऊस आलाय मग अजून पजरल.
त्याच्या तेचत पत्नी आवनीच्या गडबडत काही. घरावर गेलोच नाही. म्हटलं दिल काढून एक दिवस ते पाणी. कुड घेले.
हा का.
काढायस लागलत त्या पाई.
आणि ते पाण्याच काय झालं नळ येत होत म्हण बंद झालं होतं, मग येतच. खाता का नाही.
नाही ना सध्या अजून बाकीच. लाईटच टिकत नाही तर ते काय नळ येत. किन द न काहीनी.
मग आता पाणी कुठून आणते.
आता इथ विहिरी व जायला लागत ते.
विहिरींचाही पाणी खराब झालं असेल ना आता.
खराब तर झालंय पण मग तस. बण्यापेक्षा नळाचही पाणी येत नाही.
हम्म मग त्या पाणी खराब झालंय त्यानाच तब्येत बिघडत असल.
तेनस तब्येत खराब झालय जरा.
हम्म.
आता बर्रा रानत गेला का मग. त्या काय रानातलं पियायचं.
हम्म.
बिचार राहता आहे घरी आल वर या विहिरीचा पयचा. बरं ते्हा आवरातलं पाणी पिल्यामुळे झालंय गरबर.
तुम्चा नीट झाले का वावरातलं पाणी.
मग आता कुढं पाणी पियला नाही यालाई.
घरून घेऊन जयचे ना मग.
हा ना ते घरी होऊन नाही याचा वाजा पान पावसाात जरा खटाळाच करताय माणूस.
हा वजा होतय पण मग तसली होत नाही ना मग.
हा त्या आहे.
काही काम चालेय का काही ठोक ठोक आवाज येत आहे.
काम नाही चालत.
हम्म.
पाणी आला आहे थोडा तेचा आवाज येतोय.
हा कामला वाटलं काय सुतार की काय काम चालेय.
नाही नसत पारत म बफ आता.
काय म्हण फिटिंगच काम करतात ना.
हा फिटींगच काम करततोय मी तुमची करायचे का.
आमचे करायचे म्हणून म्हणले की फिटिंग काम करत असनार. त्या आता ठकतो का आवाज आ. मला ना म्हणून म्हणले काय काम करत असता म.
नाही तुमची फिटिंग करायची असल तर सांगा मग.
हा लाईट फिटिंग करायची घरामध्ये
कधी करायची? मग सांगा करू.
त्याला पण त्या सामान आणायला लागेल ना...
हा मग सामान ने लागेल ना...
तरी पण मग किती खर्च येईल त्याला साधारण?
आता तुम्हाला कोणते करायचे त्याच्यावर अवलंबून राहते ना. साधी पट्टीची करायची का कंसल करायची आहे.
वरून करत्यात नाही का तशी करायची आहे.
हा ती अंडररूट आतली आत करायचे तर मग तिला लई मग खर्च येईल. दहा एक हजार रुपये. दहा एक हजार रुपये येईल.
दहा एक म्हणला तरी बरच खर्च होतोय ना तो.
मग ते वायरिंगचं वायरिंग आणि
चालेल. मग पाहते. विचारून मग सांगते तुम्हाले.
बरं चाल
ठेऊ का मग?
हा चालत. ठेवा. अठरा एकेचाळीस झाले कट कर.